हॅलो
नमस्कार,
नमस्कार,
कसं आहेत तुम्ही
मी बाई, मी ठीक आहे, तुम्ही सांगा तुम्ही बरं आहे
हो, मी पण ठीक आहे
तर आज, आज आम्ही बोलूया फोनचे ऍडव्हांटेज, आणि, डिसएडव्हांटेज
हो, ठीक आहे चालेल
हो हो आज आजकालचे जे मुलं आहेत ना ते खूपच ते पूर्ण दिवसच ते फोनातच राहतात ते क कधी गेम खेळणार, कधी ते यूट्यूब बघणार कधी ते रीलस बघणार, शॉर्टस बघणार, तर पूर्ण दिवसच त्यांचा त्याच्यातच जातो मला तर खूप ते त्रास होतो जेव्हा त्यांची सुट्टी असते ना की हा सुट्टी आहे त्यांची या पुन्हा महिन्यात त्यांची सुट्टी तर मला तर माझ्या डोक्याच ना ते खूप ते होत की हा आच पूर्ण दिवस त्यांनी फोनच बघणार आहे आता तो खूप ते टेन्शन आहे
बरोबर आहे तुमच म्हणजे आता असं होऊन गेलेलं ना म्हण आता म्हणजे ना शाळेतन तसं- सांगितलेलं आहे सरांनी म्हणजे- टि सर असो या मॅडमांनी, का तुमच्या मुलांचा जो अभ्यास- तसही तो आम्ही मोबाईलच्या आधारे देऊ. पण ते आपण बघा आपण त्यांना कितीही दूर ठेवलं मोबाईल पासून- पण त्यांनाही बा असं वाटत की आपला अभ्यासाला असेल- अभ्यासाला असेल बरोबर तर ते आपल्याला स्वतःहून सांगतील- मम्मी माझा मम्मी पप्पा माझा अभ्या अभ्यास आला असेल मला फोन द्या. बरोबर ते अभ्यास करतीलही, आपण म्हणतो चला आपला मुलगा अभ्यास करतोय बरोबर- पण ते अभ्यास झाल्यानंतरही मोबाईल बघत राहत- रहात आणि मग आपण जर त्यांच्या जवळून मोबाईल घेतला ना असे रागव-
हो खूपच ते खूपच राग दाखवतात खूपच. माझाच मुलगा आहे- तो असा राग दाखवतो ना मला, त्याची आवाज अशी मोठी होती ना- कि त्याच्याकडून मी पता नाही काय घेतलंय मी त्याच्याकडून मी त्याला सांगते अरे तू असं का बोलतोये. आजकाल ते मुलांना ना ते खूप हायपर झालेत त्यांच्यामुळे हातातून फोन घेत- तलंच ना मग त्याचा असा रूप येत ना बाहेर की आता त्यांच्याकडे मी ना काहीतरी- त्याला खूप मारलंय का त्यांना का मी काय म्हटलंय- मी त्याला म्हणते रे तुला मी काय म्हंटलं काय तुला फक्त फोन तर घेतलंय- आमचाच फोन- त्यांच्या हातातून पण घेतला ना की ते अशे करतात की त्यांचा फोन आम्ही घेतोय. मतलब अशी मुलांना त्यांच अस ते ऍडिक्शन झाली ना फोनची. माझा मुलगा तर तो सार पूर्ण दिवसच त्याला अशी आहे की त्याला गेम पाहिजे. शाळेतन आलं की बॅग साईडला ठेवायचं, फोन घेऊन बसायचं आणि त्या आप- आपण सांगितलं ना की हा तू फोन मध्ये तू आता साईडला ठेव, नाय. फोन ते सोडणारच नाय. तर आजकालची मुलं ते पूर्णही त्याच्यावरच डिपेंडंट झालेत की हां- जेवताना, मग कुट- ठही, आपण कुठेही फिरायला गेलो जस आपण कारामध्ये गेलो आपण कुठेही गेलो आप- आपण कसे लहान तर आपण काराचे बाहेर आपण बघायचो की रोड कस- से, ते डोंगर कसे आहे, ते झाड कसे आहेत मोठी मोठी. आपण ना ते झाडांचे ते बघायचो की हे झाडला- काय म्हणतोय काय म्हणाय त्याचं नाव काय पण आल् आजकालची मुलंत नाही तशी. कार मध्ये बसले ना का त्यांना ते स्क्रीन पाहिजेल, चाहे तुम्ही. कालच ते डिज अ ते स्क्रीन ऑन करा या आम्हाला फोन द्या. त्यांना बाहेर बघायचंच नसत, ते आपण म्हटल ना. की आम्ही लहान होतो ना पण बाहेर बघायचो तुम्ही पण बघा, ते म्हणतात काय बघायचे बाहेर काय बाहेर. ते मोठे मोठे झाड आहेत, ते डोंगर आहेत बस झालं. अजून काय त्यात, अशी अशी मुलं आहेत.
तेच ना, आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा कुठे फिरायला जायचो होतो, आई वडिलांना किती- परेशान करायचो नाही मला- आई जी आई वडील जर सांगायचे का डोंगराकडे जायचं नाही तिथे एकदम- दगड असतात यामुळे डोंगरावरून काही घसरून येईल, तू पडून जाशील. पण आपण नाही म्हणायचो आन् आपण डोंगरावर चढायचो कुठे झाडावर चढायळचो पण आप- आजकालच्या मुलांना तसे छंद नाही. बघा आताच्या मुलांना जर आपण सांगू ना आम्ही लहान होतो तेव्हा डोंगरावर जायचो. हा ते म्हणते हा बस डोंगरावरच जायचे तुम्ही. दुसरं काय केलं पण त्यांना त्याच्यात मागच जे. छंद आवड ते नाही समजत का डों, ते ना डोंगरावर चढायला किती येते चला चढले. पण आपण डोंगरावर पण उतरायच्या वेळेस जर पाय घसरला तर आपण स्वतःला सांभाळायचो का नाही. आई वडील, वडिलांनी सांगितले घसरशील तर पड पडशील अज हात पाया लागेल तर आपण एकदम. व्यवस्थित धीरे धीरे उतरायचो झाडावर चढलो म्हणजे तर काही फळाचे झाड असेल तर ते फळ जोपर्यंत आप, आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण झाडावरून खाली उतरायचो नाही पण आताच्या मुलांना. तस नाही आताच्या मुलांना बघा.
आवडच नाही त्यांना त्याला असं वाटतं की बस बसून बसून आपल्याला सगळं भेटायला पाहिजे. त्यांच्या त्यांची लाईफ मध्ये ते काही अ ते असं ना की अ. मधलं अ काय म्हणतात त्याला की,
सगळं ते म्हणजे तयारच भेट.
हो हो काही एडवेंचर हवा ला हवं आपल्या लाईफ मध्ये त्यांना काय हायचं नाही. फक्त त्यांचं ॲडव्हेंचर त्यांची लाईफ त्यांचं हॉबी सगळं फोनच आहे. हे ना मी म्हणत की फोन खूप ते डिसएडव्हांटेज आहे. पण एडवेंचर पण आहे फोनाचा की आपण घरी बसून. काही आपण ऑर्डर करू शकतो. या ते को ते काही लोक असतात ते बाहेर जाऊ न शकत जे जसं. ते मोठे मोठे मतलब जे जास्त उमरचे लोक असतात. ते बाहेर जाऊ न शकत पण ते घरी बसून भाजीपाळा. काही आपण ऑर्डर करू शकतो ऑनलाईन. ते सगळं आपल्याला भेटतो घरी कोणी आजार असलं आपण बाहेर नाही ते आजारी आहे. त्याचा पाय तुटलंय काही झालं. ते घरी बसून ते काही ऑर्डर करू शकतात तर पण हे ऍडव्हांटेज जे की आपल्याला. हा फोन ऍडव्हांटेज आपण इथं बसून कुठेही आपल्याला जायच. असे तिथ आपण ते तिथ हॉटेल बुक करू शकतो या तिथलं आपण काय. ही टमॉसफियर हो या वेदर हो क्लायमेट काही आपण ते. फोन मध्ये बघू शकतो हे पण एक ऍडव्हांटेज आहे तर असं आहे ना की. अ काही काही वस्तू घ्या त्याच एक ऍडव्हांटेज पण अस आहे की. ऍडव्हांटेज पण असतो ते आपला आहे की आपण ते त्याला आपण कुठं घेऊन जायचं त्याला. आपल्याला एडव्हांटेज घ्यायचे आहे का डिटिस एडव्हांटेज घ्यायचे. फक्त हे मुलांची गोष्ट आहे की त्यांना हे आपण कितीही शिकवलं ना. कि तुम्ही फोन मध्ये हे नका पाहू तुम्ही काहीच्या, काही जे नॉलेज भेटते ते पहा पण नाही! त्यांना ते तिथंच जायचे की आम्हाला गेमच पाहिजे आम्हाला रीलच पाहिजे आम्हाला ते शॉर्ट्स पाहिजे. तर मला असं वाटतं ना की, ते गव्हर्नमेंटने असा एक रूल काढायला पाहिजे की तिथे ते सिस्टम ब्लॉक करून द्या.
हो बरोबर बर हे तुमच म्हणणे अगदी बरोबर! कारण की जोपर्यंत त्यांची एज लिमिट अठरा वर्षाच्या व, पुढे जात नाही ना तोपर्यंत त्यांचे म्हणजे एक्सेसच भेटायला नाही पाहिजे दुस, दुसर तुम्ही युट्यूब म्हणाले रीलस म्हणाले त्याच्यावर त्यांना ऍक्सेस नाही भेट, भेटायला पाहिजी, जसं बाहेरच्या ज्या देशात बाहेरचे आहेत कंट्री बऱ्याच देशात त्यांच्यामध्ये आहे. का जे अठरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरं कोणतही ऍक्सेस मिळणार नाहीत फक्त तुम्हाला जे शिक्षणा संबंधात जे आहे त्याच्यात तुम्हाला सगळं ऍक्सेस भेटेल तुम्हाला सगळ्यांमध्ये परमिशन भेटेल पण जे तुम्हाला ज्यामध्ये अठरा वर्षाच्या पुढील जसं या इनस्टा इन्स्टा व झालं, फेसबुक झाला यामध्ये कस हे त्यांची पर परमिशन नाही त्या कंट्रीची तसं आपल्या आपल्या देशात नाही तसं.
हिथ मी बघितले ना की लहान लहान मुलं असतात सहा सहा सात सात वर्षाची मुलं त्यांच इन्स्टाग्रामवर त्यांचा त्यांचा म्हल अकाउंट हे फेसबुक वर त्यांच अकाउंट ते रील बनव तात ते शॉर्ट्स बनवतात हे काय फ्युचर हे काय मग ते हेच वी चार करते की म्हजे म्हटलं ना हे कुठं चाललंय हे तर आजकालची जी ती जनरेशन ती कुठं चालली त्यांना फक्त ते सोशल मीडियामध्येच असतात की हा आपल्याला आता हे ड्रेस करून ह आपण इथं फिरायला गेले त्यांनी एन्जॉय नाही करायच तिथ जाऊन कुठेही आपण फिरायला गेलो ते तर ते एन्जॉय नाही करणार त्याला फक्त असं असतं की पण आपली फोटो काढायची आणि त सोशल मीडियावर टाकायची कि लोकांना पाहायला हवं कि आम्ही कुठे गेलो ते तिथे जाऊन त्यांनी एन्जॉय नाही करायचं की आपल्या आपण फॅमिली बरोबर आलय आपण एन्जॉय करूया या काही फक्त ती फोटो काढायची आणि टाकायची त्यांना ती आवड असते बास त्यांना काही अजून काय फक्त त्यांच्या हातात फोन द्या आणि आमचा फोटो झाली आता मला फोन द्या आम्ही गेम खेळत बसतो, आजकालची ती आई की त्यांचे वडील पण असे झाले आहेत ना की कुठे त्यांना काम चाललं त्यांचा कुठेही ते गेले शॉपिंगला गेले हो या कुठेही त्यांची मीटिंग चालली या घरी कोणी आलाय गेस्ट आलेत. ते आजकालची आईला काय वाटतं की माझा मुलगा आता मला त्रास देणार आहे आता क कुणीतरी घरी आलंया मला मिटिंगमध्ये जायचं आहे तर कुठं मला शॉपिंगला जायचं हे ती काय करते ती त्याला ना मुला आपले मुलाला ना फोन देऊन टाकते.
बरोबर
की तू फोन बघ आता आणि मला तू त्रास नको देऊ मग ते मुलांना काय ते शिक्षण भेटते की हा आईला आ आईनेच मला फोन दिलय आता मी काही करू शकतो. ती सपूर्ण टाइम तो मुलगा तो फोनवरच राहतो आणि आईला असं वाटत की माझा आ ता मुलं किती छान आहे ना मला त्रास नाही देत फोन बघतोय पण हे नाही त्याला माहिती तिला कि तू म्हणजे ती आपल्या मुलाच खूदच त ती नुक
स्वतःच आपल्या म्हणजे हा तेच ना म्हणजे आताच्या वडिलांचे एक चुकत सगळ्याच आई वडिलांची चूकत असं नाही पण हाय क्वचित प्रमाणातले आई वडील आहे जे आपल्या जे मुलांपासून मुलं त्रास नाही द्यायला पाहिजे म्हणून त्यांना
ते फोन देतात बरोबर.
पण त्यांना ते नाही माहिती का आपण मुलांना फोन दिलेला आहे तो अभ्यासच करते का मग तो रीलस बघते या युट्यूब का अस काही काही वेळा तर असं करतात लहान मुलं त्यांचे जे एक अकाउंट नंबर असो या मग बँक फो गुगल पे फोन- तेचे ऍक्सेस जर त्यांना माहिती पडल तर ते अशे अश्या गेम आहेत. ज्यामध्ये बघ आता फ्री फायर झालं पबजी झालं यामध्ये पैसे लावतील आणि मंग जेव्हा पैसे कट होतील आणि जेव्हा आईवडील पैसे स्वतः काढायला जातात ना बँकेत तेव्हा माहित पडतं काही अशा अशा गेम मध्ये पैसे लावलेले तेव्हा त्यांना माहिती पडतं. का आपण किती मोठी चूक केलेली मुलांकडे मोबाईल देऊन.
मला तर असंच वाटतं ना की हे जे गेम आहे आलात ना की फ्री फायर आहे हे पबजी हे हे सगळं ना बॅड करून टाकायचं की हे ना हे देशातमध्ये येयलाच नाही पाहिज मुलांनी खेळच नाही पायजे सगळ्यात घाण ती म्हटल सगळ्यात ती वेस्ट आहे ती अं ती गेम फ्री फायर ती पबजी किती मुला मुलांवर तिचा ना त्रास झालेलाय तेच्यामूळ ते पण आजकालची जी जनरेशन तिला कळतच नाही की हा आपल्याला खेळायला नाही आप ती आई वडील आम्हाला म्हणतात. कि फ्री फायर नाही खेळायची यात मला तर असं वाटत ती प्ले स्टोर वरून त्यांना ते बॅलन्स करायला हवांती फ्री फायर आणि ती
पण बघा तुमच म्हणणं हे तुम बरोबर आहे पण जे ज्या वेळेस आईवडील स्वतःहून मो मुलांनाला मोबाईल देतात त्यावेेळेसच त्यांचच चुकतय ना. ते मुलांना तर प मुलांना तर बाहेरून तर माहीत पडणार नाही का बुवा मोबाईलमध्ये काय हाय काही नाही जेव्हा मोबाईल त्यांच्याकडे भेटेल तेव्हा ते स्वतःहून बघतील ना.
हो.
मग आपणच जर थोडं त्यांना ये केलं का हो तुला मोबाईल भेटणार नाही. तुला अभ्यास तू म्हणजे काही पण त्यांना ऍडव्हनटेज द्यायच. जे का तुम टास्क द्यायचा तू हे करशील त मी तुला इथे फिरायला नेईन. या म तुला काही गिफ्ट गिफ्ट गिफ्ट वगैरे देऊ आम्ही तर मुलांनाही आवड वाढते का आपण जर काही अ आपण अभ्यासही केला या मग आपण एखादी कविता लर्न केली तर आपल्याला आईवडील काही पण गिफ्ट आणतील. मोबाईल नाही पण दिला तरी चालेल पण ते त्यात खुश होत तात नाही आपल्याला आईवडील कुठे बाहेर फिरायला नेणारयेत कुठे मग बघा. मुलांना आता आताच्या मुलांना हॉटेलवर खायला पण जायला आवड असते लहान मुलांना तर आईवडीलांनी जर त्यांना सांगितलं आपण बाहेर कुठे जेवणाला जाऊतो त्यांना आनंद वाढतो मग आपण जर त्यांना सांगितलं का तुम्ही पहिले तुमचा अभ्यास कम्प्लीट करा. जो तुम्हाला होमवर्क दिला असेल ते कमप्लीट करा आणि जर तुम्ही एखाद कविता असो या मग काही पण तुम्ही आम्हाला लन ऐकवणार का बरोबर आहे का नाही आम्ही बघू मग तुम्हाला फिरायला नेवु. तर ते मुलांचा छंद जे आहे ना वाढतो कोणी बरोबर कोणा आलाय तर बघा ड्रॉइंगची आवड असते कोणाला इथ पजलची आवड असते म म्हणजे असं नायका का आपण जे सांगू ते मुलांमध्ये काही ना काही असतंच.
हो छंद असतात काही काही छंद असतात. हो बरोबर सांगताय चला तुमचे संघ बोलून खूप चांगलं वाटलं.
मला पण तुमच्याशी बोलूण खूप चांगलं वाटलं ठीक आहे नमस्कार.